हॅलो! हॅलो! हां येतोय आवाज? आवाज येतोय का माझा?
अ कमी येतोय. हां रेंज मध्ये या ना. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! येत नाही का?
हॅलो!
हॅलो!
हां आवाज येतो का? हॅलो!
हो आत्ता यायला लागला, मघाशी येत नव्हता.
हां नाही मग तुमचा पण येत नव्हता.
हम्म. रेंज नसेल मग.
हां. तुम्ही काय काम करताय का?
काय म्हणतात, त अ काम म्हणजे मी इथं माझ्या जवळच फोन घेतलाय.
हां, माझं
आ मी माझ्या साईडलाच फोन घेतलाय अ ते साईडला फोन बघतायत मिस्टर.
अच्छ! अच्छा! अच्छा! अच्छा!
त्याचा आवाज येत असेल हां.
हां.
ते झाला का स्वयंपाक?
नाही, चाललाय!
मी पण हेच करते भाजीच टाकतेय आज उपवास आहे तर जरा लवकर सुरू केलंय.
हां हां आज कशाचा? आज गुरुवार.
आज गुरुवार असतो ना.
हां हां हां.
हम्म.
हां.
काय बनवताय जेवण आज?
आज पावट्याची भाजी हाय.
पावटा?
हॅलो, हू. क हॅलो.
येतोय ना आवाज?
हॅलो, हा बोला ना. काय म्हणला? हा बोला की, हो येतो येतो.
हा. हा. नेटवर्क इश्यूज खूप आहे अहो, आभाळ इतक आलंय ना बाहेर
हा.
खूप आभाळ हाय, त्याच्यामुळच नेटवर्क नाहीे येत.
हा बरोबर. नाही, आज पावटा आहे माझ्याकड.
तर मी पण हे काय स्वयंपाकालाच तयारी क लागलीये, मंदिरात जाऊन आले आताच. येता येता, भाजीला पण घेऊन आले.
बाकी? आज काय विशेष, हो पाऊस आहे.
आज आज विशेष असं काय नाही. पनीरची भाजी बनवतेय. मसाले भात केलाय चपाती, श्रीखंड हाय हम्म
हू हू.
आता ह्या चार पाच दिवसात, रोजच काही ना काही गोड गोड बनतय.
हा. हुं. हू आणि बाळ बाकीचा दुसरं काय नाही खातात रताळी वगेरे.
हा. खातो कधी रताळी किंवा मग राजगिऱ्याची चिक्की वगैरे आणतात, लाडू आणतात. फळ असतात केळी वगैरे. व्हय.
बुदाणा पचायला जरा जड जातो ना.
हो पण, आमच्या अ घरात साबुदानाच जास्त आवड तो, बाकीपेक्षा व्हय
कोणी खाली? हा हा.
मुलीला लावलाय फ्रिज साफ करायला तिला म्हटलं, फ्रीज साफ कर आणि भाजी भरून ठेव.
पाच पोरी हायीत, बरं आहे हो तुम्हाला मुली हायीता. हाता खाली काम करायला.
काम दिलय तिला मी म्हटलं, तेवढंच काम कर दुसर काही नको करू तू.
तुमच्या पायाच्या जखमा पूर्ण कमीयेत ना.
काय काय?
हॅलो, पाय तुमच्या आता पूर्णपणे बरे आहेत ना.
पाय बरे आहेत माझे. हो हो, पाय बरा हाय फक्त तर काय होतं काय असं खाण्यात आलं ना वा म्हणजे जे पत्ते सांगितलंय ते नाही पाळलं की मग खाज मारतो पाय आणि सुजतो मग. खाजून-खाजूनच ते लाल बुंद होतं.
अरे बापरे! हा. हा नाही ते पण ते पाजलेला थोडं दिवस जास्त हे होतं पाण्यात
हो डॉक्टर बोलेतच म्हटले वर्षभर तरी तुम्हाला त्याचा त्रास होणारच.
हां हां हां.
हां.
बा
कारण भाजलेलं बेकार ते लागलेलं परवडतं क अ आ कुठं खर्चटलं वगैरे तर.
हो ना.
भाजलेलं बेकार आणि अ खोल भाजलं होतं ना त्याच्यामुळे जखमा सुुकायला पण वेळ लागला हो.
हा नाही नाही नाही म्हणून ते हाडांपर्यंत केल्या असतील ना.
गेल्याच होत्या तिला चार बोटांना पंधरा दिवस कसलच काही जाणवत नव्हतं त्याच्याना सजावल्या होत्या.
अरे बापरे!
मग
हम्म. खूप त्रास झाला असल पण ते खूप आग झाली असलं. . अरे बापरे!
हो इतकं बेकार झालेलं ते आणि कायतर पाणी पाणी तरम म्हणजे अ प्रत्येक जण हेच म्हणतंय की गरम पाण्याने ते कसं काय भाजलं पण ते भाजलं.
आं ए उकळलेलं पाणी वगैरे असेल हो जास्त.
उकळलेलंच होतं पाणी आणि अ ते अ पब डायरेक्टच पायावर पडला ना ओ. पातेलं अगदी पायावरच हे झालं.
हं त्यामुळे किचन मध्ये खूप काळजीपूर्वक कामे करावे लाग हां किचन मध्ये खूप काळजीपूर्वक कामं करावे लागतात.
आणि नशीब ते माझ्याच पायावर पडलं ती पोरगी घेऊन आली तिच्या हातापायाला कुठं काय झालं नाय.
हां ना हा मग लय अवघड झालं असतं.
तिजं नेमकी दहावीची एक्झाम पण होती तेव्हाच बोर्डाची. आणि तिला काय सहन झालं असतं तेव्हा.
नाही बाबा नाही शक्यच असं झालं.
नाय नसतच झालं सहन हो. म तेच होतं ना असं वाटतं आपल्याला काय झालं तर पुरतय ते.
हां.
पोरांची दुखणी नको वाटतात काढायला, बाकी काय नाही बघा तस. चपातीच कणिक मळायचीय अजून, देवपूजा पण अजून बाकी आहे. तिला लावलंय काम म्हटल तू फ्रीज साफ कर, भाज्या भरून ठेव आणि झाडून घे, म्हणजे मग मी म्हणलं भाजी टाकते आणि देवपूजा करायला बसेल.
हां हां.
संध्याकाळची दिवा-बत्ती मंदिरातन यायला उशीर झाला. गहू पण दळून आणायचे होते. त्याच्यामुळे बराच टाईम गेला तिकडं.
हा हा हां.
बाहेर गेलं की अस वाटतं, सगळी कामं एकदाच करून यावं.
पावसाच्या वातावरणामुळे नाही बघ बाहेर पडू वाटतं.
बाहेर पडूच वाटत नाही. तरी परवा दिवशी गेली त्यांना दोघींना वह्या बुका आणायच्या होत्या, ह्याच्या आपल्या प्रॅक्टिकल बुक्स.
हां.
फुल पाऊस पडत होता, कसलीच छत्री बंद नाही करता आली.
मार्केट जवळ आहे का.
अं इतकं पण जवळ नाही, जावं लागत रिक्षा रिक्षान जावं लागतं, म्हणजे दहा दहा रुपयेच घेतो रिक्षावाला स्टेशन पर्यंत. तर मग तिथं जाऊन मार्केटमध्ये एका ठिकाणी सगळं भेटतंय का फिराफिरी किती असते.
हो बरोबर ना.
इथं एक वस्तू तिथ एक वस्तू घ्यावीच लागतेय.
हा ना.
त्याच्यामुळे नको वाटतं, डीमार्ट ला नोटबुक घेतल्या. स्टेश स्टेशनरी मध्ये प्रॅक्टिकल बुक घेतल्या. असं सगळं थोडं थोडं इकडं तिकडं सामान अं डीमार्ट दहा रुपयेच रिक्षावाला घेतो, तिथपर्यंत त्या डीमार्टला सोडायला. नाही जास्त चालत पण जाण जाणं होत. जोडीला कोण असेल ना, तर चालत म्हणलं तरी मी जाते.
हां, हां, हां. म्हणजे डिमार्ट पण जवळ आहे.
आहे आहे जवळ आहे.
पावसाळ्यात नको वाटतं, कुठंच जायला नको वाटतं पावसाळ्यात. लांब पण नको जवळ पण नको. बाहेरच निगु नाही वाटत.
हा ना चिखल, चिक चिक, पाणी, पाऊस यामुळं
खूप पानी असता पाऊस सुरू असल्यावर, तर बोलायचंच काम नाही होत. त्या गाड्या पार अगदी अंगावर उडवून म्हणलं तरी जात्याती आपल्या.
हो बरोबर आहे.
येईपर्यंत भिजणं होत सगळं.
हा नाही नाही, ते खूप अवघड काम असतं बाबा पावसाळ्याच.
हो आणि पोरं कुठली गोष्ट एका टायमिंगला सांगत नाही.
हं.
थोडं थोडं असतं, आज एक सांगितलं दुसरीला दुसऱ्या उद्या द्यान्यात येत, मग उद्या परत जाऊन घेऊन यायचं. असंच चाललेलं असतं. स्कूल मधन जस सांगतील तस आणून द्यावं लागतं ना त्यांना
हो नाय ते तरी दयावंच लागतो त्यांना त्याला काय ऑप्शन नाही आता. हम्म.
आणि आमच्या इथं स्टेशनरी हायत. पण खूप मोठ्या नाय छोटी मोठी सामान भेटून जातं पेन पेन्सिल वगैरे.
हा हा हा. नाय ते एक बरं ये तेवढं जवळ असं तेवढं तरी बरं पडतं हो आणि मुलांना कधी काही जागा सांगता येत मी ना परत
नाय सारखं कायना काय संपत असतं त्यांच.
नाय मुलांच तसच असत.
हो.
अ बाकी. बाकी काही नाही बघ आहे पावटा सोलत बसलीये म्हण न करून मम्मीकडे देऊ मोबाईल हो असतात ना गणपती असतात
अच्छा. आलेच आता गणपती पण जवळ अच्छा.
त्याचा येईल माझा दोन दिवस हम्म आता गेल्या आठवड्यात तयारीला लागलं. परत पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचा बड्डे आला त्याच्यात ते सगळं ते कार्यक्रम ते मिळतात ना त्यामुळे मग ते ती तयारी केलेली बरी अगोदरच.
हो हो घाई नुसती असते ऑगस्ट मध्ये बड्डे अस
घाई घाई होते ना हो वीस ऑगस्टला. बोलते हो.
माझा पण त्याच दिवशी असतो.
का.
माझा पण वीस ऑगस्टलाच असतो.
नाय तिचा पण एक वीस ऑगस्टलाच हाय.